हॅलो.
हा हा.
हॅलो.
घरात त्यो आणि त्या दिवाळी अंकात जो मी जपून ठेवला होता की, बघा काही काय बायकांना नाही पटले. मी ज्यांना ज्यांना सांगायचे ना की, म्हाताऱ्या त्याच्या मनात पण अशा विकृती असतात किंवा उलटत तरुण मुलं आणि अह त्यात ज्यांचे लग्न झा होऊन चार- पाच वर्ष अशी माणसं जास्त सुरक्षित पण म्हातारी माणसं, बाबा बाबा आणि वयात यांच्याकडून जास्त होत हे.
हो ना.
आपल्याला वाटत ना की, जावू दे बाबा आजोबा आहेत पण नाही. ते बॅड टच, गूड टच सगळं शिकवलं पाहिजे मुलींना.
हो हो हो हो काही काही शाळेमध्ये आहे तस सध्या आणि पहिल्या मॅडम मध्ये तरी कशा आई वडील पण एवढे मोकळे मनाने मुलांसंग बोलायला लाज वाटत होती त्यांना पण ती काळाची गरज झाली ती एक म्हणजे सांगणच गरजेचं आहे. काही काही शाळां शाळेमध्ये सध्या लैंगिक शिक्षणावर खूप भर देतेत. त्यात मॅडम असे म्हणजे मुलींना वगैरे अगदी हे घेतात. कार्यक्रम वगैरे घेतात. ते चांगलं केलंय.
ते चांगलं हाय खरंच.
म म.
परवाच विषय टाकला होता, अ अंधश्रद्धा निर्मूलन समितीत पण आहे ना मी, तर इंस्टा समाज आणि अ काय विषय होता समाज आणि सामाजिक मानसिकता
हां हां
तर मग त्याच्यात इतका उहप ते आमचे थिटे सचिन थीटे म्हणून एक सर आहे ते विषयावर व्याख्यान देत फिरतात शाळा शाळामध्ये कॉलेजमध्ये किंवा ऑनलाईन पण तर इतकं सांडावा सांडव की लग्न प्रेम आणि काय म्हणतात ते सेक्स याच्यातला अट्रॅक्शन याच्यातलं अंतर काय असतं प्रेम कसं वेगळा
मग आजकालच्या पिढीला मॅडम प्रेम या गोष्टीच मला तरी वाटत नाही अर्थ कळलाय म्हणून यांना फक्त अट्रॅक्शन होत चालत ते सगळ म्हणून तर आता हे लोहगड प्रकरण झालं बघा आत्ता. दारण म्हणजे किती भयानक भयानक गोष्टी विचार करा तुम्ही
बर माझं म्हणणं असं की तुला नाही करायचं तर तू नाही म्हनं एखाद्याच्या लेकराचा जीव घ्यायचा ना
नाही नाही मान विकृती मानसिक विकृती म्हणजे आता कुणाची म्हणायची याच्यात म्हणजे मुलीची म्हणायची का मुलाची म्हणजे खूप विशेष म्हणजे खूप गहन झाल
फार बेताल झाल्यात मुली सुद्धा म्हणजे त्यांना बॉयफ्रेंड बदलण म्हणजे काही वाटत नाही.
ही ही ह्या ह्या
आणि ज्या जास्त करून पुण्या मुंबईत ज्या शिकायला येतात ना आधीच मुलगी दोन वर्षानंतर हा
समकासमका समखस बरोबर
ह अ माझ्या लेकीला मी टाकल होतं एमपीएससी ला पुण्याला गेली दीड महिना राहिली सांगायची अगो आई ते अमुक अमुकीचा बॉयफ्रेंड आलेला मला फार भीती वाटली. रूमवर नाही ना याला पाहिजे कोणी म्हणलं हो बरोबर ए तिला म्हणलं बेटा तुझ काय असेल ते तू बाहेर भेटत जा ना तुझ्या बॉयफ्रेंडला तर ओके बोलली ती नंतर तो तिला बॉयफ्रेंड तिचा बॉयफ्रेंड माझ्या मुलीला बस स्टॉपवर म्हणतो तू कोण मला सांग हे करणारी तू कोण आम्हाला अडवणारी
अरे बापरे हे हे हे
त्या दिवशी जाऊन पोरीला मी घेऊन आले घरी म्हटलं तू घरात अभ्यास कर नको ते पैसे भरलेले क्लासला ते पण जाऊन दे मरुदे म्हटलं.
बरोबर आहे ना
तो पुन्हा अभ्यास केला केला, मग काही तर दोन- तीन मार्कावरून गेले मग. की डिप्रेशन मध्ये गेली कि एवढा अभ्यास. तर म्हटलं सोडून दे मग, मग ते सोडून द्याय कीर्तीच्या माग लागली.
हो का
चांगल्या मुलींना पण शिक्षणापासून लांब बा असं
हो हो हो जावं लागतं बरोबर ए ना
मग
सरास तिथून हे करतात त्यांच वेगळंय पण काही काहीना नाही सहन होत ना ह्या गोष्टी ती पहिल्या पासूनच
नाही होत बर त्यांचे आई बाप तं तिथं रूम वरील चांगली गोष्टय एकमेकांच्या ओळख असणं वगैरे हे सगळं. आई -वडिलांना पण आणत नव्हती रूम वर कि बाबा ह्या मुली सांग दिलं काहीतरी म्हणून
हो बरोबर खूप
तं मेसेज टाकला की बेटा हे तू करते बरोबर नाही तुझा आनंद ठीक आहे.
हम्
पण याच्यातून पुढचे धोके असे असे असतात तिला भला मोठा मेसेज टाकला होता मी. असं होऊ शक्, किती प्रामाणिक आहे मुलगा, ह्याची चाचपणी कर तुझ्याशी लग्न करेल. काय याची खात्री आहे का तुला आणि त्यान बा काही मागणी केली तर सरळ समजतो की हा फक्त तुझ्या शरीराशी खेळतोय.
बरोबर ना.
थँक्स काकू एवढंच लिहिलं. पण विचार तर करत असतील असं मला वाटलं.
नाही नाही विचार, म्हणजे आजकालची पिढी ना ताई विचार म्हणजे एखाद्या कृती तिचं गांभीर्यच नाही घेतं काय होणारय ते.
ते मध्ये एकदा पुण्यातली पण बातमी आलेली की एक मुलगी दारु पिऊन तिथं पडलेली. वाटेल तशी चाळे करत होती.
हां हा हां हां
कुठे पण नव्हतं, म्हणजे कोणासोबत तर ती आली होती तिकडे.
हा हा हा हा
हं बघा तर मग ती वगैरे केलंग ते नंतर मीडियावर व्हायरल झाला म त्या नंतर तो? फोटो हे केला त्यांनी डिलीट मारला
हम्
पण दारू पि ना पिऊन कुणा बरोबर पण येणं काहीही करणं उद्या तिथं अजून चार पाच लोक आले ते काय केलं असं? तिला तर मग किती भयंकर झाला
चुकीचच हे ना हे सगळं
हम.
आणि आपण एकत आहे. ना विश्वासाने टाकतो मुलं मुली बाहेर म्हणजे बाबा ही ग त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळं करतो. आणि असं जर केलं तर मुलांनी कस! करायचं असं आहे ना?
कसं करायचंय बरं आई बाप काही श्रीमंत नसतात. कुणाचं जेवण का बाबा आपली मुलगी आपला मुलगा शिकतोय?
सगळं सर्वसामान्य माणसच करतात. सगळ्या ह्या गोष्टी आणि त्यांच्याच वाट हे आल्यानंतर मग ते सहन नाही करू शकत ना.
नाही करू शकत, मग काहीनी, तर आत्महत्या पण केलेल्या असतील, किंवा घरी सांगितलं ही नसेल, चाललय ते चालू द्या बाबा
मग तर काय करणार त्याला? पर्यायच नाही काय?
म्हणून जागरूकता खूप गरजेची आहे की, शाळा -शाळांमधून हे असं
हो हो हो आपल्या लांडगे मॅडम पण छान घेतात. मध्यंतरी छान त्यांनी त्या याच्यावर खूप छान सेशन केले होते!
होय होय होय त्या त्यांना खर तर वेळ नाही पुरे नाहीतर त्या गावगाव फिरल्या असत. पण वेळच नाहीये त्यांच्याकडे इतके काम असतात. त्यांच्या पाठीमागं वापरे खूप
त्यांनी पण छान मध्ये युट्यूबला छान टाकत. होत्या ते म्हणजे खरचच मुलांना असं! त्या युट्यूब दाखवणं गरजेचं होतं. एवढा सुंदर व्हिडिओ होत्या मॅडमच्या युट्यूबला वयात येताना वगैरे, ते खूप छान होत्या सगळ्या
प्रत्येक व्हिडिओ बघते, त्यांचा मी कारण आणि त्यात त्यांची माझी ओळख आधी पासून च होती. म त्यांनी मग इकडे त्यांच्या ग्रुपमध्येध्ये घेतलं, त्यानंतर हे काम मिळालं. म्हणजे आपल्या मीठ- मिरची तरी फाय सोय झाली ना. कोणाकडे हात पसरायला नकॊ. या पैशानी, अहो काय -काय नी दहा दहा हजार मिळवले त्याच्यातून
हो ना.
आपण आता गांभीर्यानं हे केलं पाहिजे, तर आपल्याला पैसे पण मिळतील त्यात मन पण रमतय आपलं
हो- हो- हो -हो आणि नाही, कुठल्याही कामात वेळ हा दिलाच पाहिजे ना, मॅडम असं म्हणजे कस तुम्हाला आज काल, तुम्हाला सगळं आयत पाहिजे आयत कसं काय
कस मिळेल..... बरी इथे शारीरिक कष्ट पण नाही, घरात बसूनच फोन करायचे तुम्हाला, घरात बसूनच काम करायचे तरी आता तुम्ही लोकांना काय बोलाल, मीच स्वतःच दीड महिना लेट झाले ह्या गोष्टी करायला तर लोकांना काय शहाणपणा शिकवणार
हा बरोबर, समजा तुम्हाला कामामुळे वेळ नाही भेटला ती गोष्ट जाऊ द्या.... पण म्हणजे काय, हरकत नाही बाबा ज्याला खरंच खास गरज आहे काहीतरी करायची खूप इच्छा आहे., पण ते होत नाही., बाहेर जाऊन तर ठीक आहें खूप छान माध्यम आहे हे
खरं आहें होतं छोट्याचं लग्न होतं, परत मग गावाला पंधरा दिवस जाऊन, तिकडे शाळा सुरू केली आमच्या संस्थेत तर त्यातून आणि कसं व्हायाचं सतत कल- कलाट, म्हणजे बाजूला जाऊन एक तास काढणं, किंवा आता मला फोन करायचा आहें शक्य येणार कायतरी बोलणार मग ते व्यत्यय येतो ना
डिस्टर्ब होत बरोबर
व्यत्यय येतो बरोबर त्या लिडिंग दिले, दोन मुलींना म्हटले तुम्ही आता शाळा घ्या मी सरळ निघून आले घरी इकडे ज्योती ताईंन चा पण फोन आला..., म्हणाल्या,... 'ताई असं नका करू खूप दिवस झाले' ए करा आता ते
हम- हम -हम
सांगिल... म्हणजे जाऊ द्या समाजकार्य शाळा काय चालूच राहील, तुमचं काम आधी पूर्ण करा की
बरोबर -बरोबर
बर..... ते समाजकार्य असं की, आपल्याच खर्चाने जा, आपल्याच खर्चानी बक्षीस दया, शाळेत स्पर्धा घ्या म्हणजे शाळा, म्हणजे संध्याकाळची गल्लीतल्या मुलांना जमून आपलं एकाट्यावर हम्म
हा
तर पण ते करता करता आपलं स्वतःच पण आहे ना आयुष्य हे
हो- हो- हो ते तर आहेच -आहेच, उगच मग म्हणजे आपल्या गरजा भागवून नंतर समाजकार्य करायचं हा आणि आपलं पोट भरल्यानंतर इतरांन चा विचार करायचा...... असं पण आहे ना काहीतरी
आहे ना आहे ना आणि ते असलेच पाहिजे ना
हो मतेच
मला घरचे पण फार ओडतात म्हणजे तो हे असं आहे की लष्कराच्या भाकरी भाजायची स्वतःच्या खर् म अरे माझ्या पोटाला मला मिळते ना घरात तर मग जगलो जन्मलो खाल्ल पिल्लं आणि मिलो ह्याला काय अर्थ नाही ना
बरोबर बरोबर देण आपण समाजा काहीत देणं लागतं त्याकृतीतून आप
हा बोला बरं म असं करत नाही की उठले पिकनिकला गेले उठले खर्च केला असं नाही म्हटलं चांगलं चांगलंच काम करते ना तर म्हणजे चिडून नाही बोलत असे तोंबणे मारतात अ निघालेता ल जायला असं अक्षरशः एक एक कार्यक योजन करताना माझं वजन सुद्धा कमी झालेला आहे इतके फोन इतके फोन नाव नोंद दिला देवला सुद्धा वेळ मिळायच नाही मला
हा नाही बरोबर आहे ना कुठलेही कार्य हातात घेतल्यानंतर त्याला वेळ देणं गरजेच आहे समजा आणि सगळ्या सगळ्या गोष्टी जमून येण पण सोपं नाहीे आज चार माणस एकत्र आणायचे प्रत्य प्रत्येकाचे विचार वेगळे येत प्रत्येकाचं ध्येय वेगळे त्यांना आपण घेऊन काम करायचे म्हणजे हे कठीण आहे सगळ्यात कठीण गोष्ट आहे
कठीण अगदी आणि काय काय झालं मला व्यक्ती माझ्या आयुष्यात कायमची राहतेच म्हणजे अगदी हक्काचात सगळं घरातलं म्हणजे इतक्या इतके जावं आहेतेत मला अख्ख्या महाराष्ट्रावर कि मग नवरा सा घरानं बायको सांगते नावड्याच बघा बघा ना बाई यांना असं केलं म्हणजे अशी लाडी घेन प मला सथोडावं लाग
बरोबर हक्काने ऐकून घेणार आहे असं त्यांना वाटते म्हणजे सांगायला काय हरकत नाही
हाकाण्याने विश्वासा आणि आता इ इतक्या कहाण्या्या पठवतात कििं पुस्त तयारईल तर
बरोबर बरोबर बा झाले एकदाओ ओे ओके ओके हा चालेल ओके हो हो हो हो हो
हम् हम